हॅलो बापू त्या फोन वर बोला लागते
हाव काय?
हाव काय नाही काय बरं
आजी म्हणते का असं
हॅलो
आवाज नाही आत
हॅलो हा बोल ना आजी म्हणते का असं?
हा आवाज येऊ राहिला.
आता
आता येऊ राहिला थोडा थोडा आवाज येऊ राहिला
हाव का मी तर वर आली हो बा सगडे
जोरान बोला जरासं
हां आता येतंय काय?
हाव.
हाव काय आजी सांगे का असं?
मी म्हटलं ते कॉल वर बोलायला लागते नाही तर पैसे येत नाही.
हाव काय बरं. हो बाई मी दोन मिनिटं बोलली अनं माझ्या मुलाला वाळून आणायला गेली.
त्याच्यावर बोलाच लागते दहा मिनिट. किती झालं विचार.
बरं बरं.
बोला तुम्ही तुझ्यात बॅलेन्स आहे काय? हां.
हां, झालं चहा पाणी?
बंद तर पाणी आण. काकू आवाज नाही येऊन राहिला. आं
हां चहा पाणी झालं का म्हटलं तुझ?
हो, कुणाचं असते घरात? हो हो तुमच्या?
येऊन राहिले का तुला? माझही झालं, सुट्टया आहेत का तुला? हॅलो! सुट्टया आहेत का तुला?
माझं तुमचा आवज थोडासा बी नाही येऊ राहिला ग्रेडा
ताई मी वर आहे सगळीत वर, हवेचा आवाज येऊ राहिला का तुला?
हां
मी तर सगळेत वर आवा
काटू नका फोन चालूच राहू द्या.
काटत नाही फोन, मी तर सगळीत वर हाव. तरी आवाज नाही येऊन राहिला काय?
नाही.
हां ताई मी तुले हात दाखवतो मी
आवाज येऊन राहिला ना खालन
हां ताई तू तिथं बसलेस की नाही अंदर गेलीत?
तिकडे जा रेंज मधी, आवाज आहे का?
अवा मला तू दिसून राहिली, रेखाची आई दिसून राहिली, मी तुला दिसून राहिली का ग वर अस सगळी
हो आज्जी आल्या सोड
अबे हे हात देऊन राहिली, मी तुला दिसली काय?
काय?
प्रिया, तुली दिसली काय हवं हे हात ऊ राहिली. तू रेखाच्या आईजवळ मोबाईल दिला काय?
आवाज कोण हॅलो, तास जिल मोबाईलला आवाज नाहीय. काय झालं आजी मोबाईल? आता आवाज नाही येऊ राहीला. काकू, रेंज मध्ये या रेंज.
हॅलो मी तत, आ बई मी तिसऱ्या मजल्यावर आव ना मी तुला हात दाखवत ताई कधी? गप ये. मले इथून रेखा आहे ती दिसर रायला वर पाहिती सगळीत वर, सरळ लाईन न.
हा दिसलं.
तर, मग तरी आवाज येऊन राहिला काय?
तरी बी आवाज निव राहिला, काय झालं काय माहीत.
तेच म्हणून राहिली ना मी, मी तर तुला किती वेळची म्हणून राहिली अभय, तिसऱ्या मजल्यावर येला. आणि मी खालेच होती, पण तू मनस्कीने आवाज नेऊन राहिला, म्हणून वर आली सगळीत.
आवाज करते, अँप कही खडी नाही हे, कधी आवाज नाही यत कधी
हा. तेच म्हणून राहिले मग, हा पय, आता तुझा आवाज नाही येत? तर मला, आता लुक तुझा आवाज आलात ना, आता नाही येतय.
हा.
आली का शाळेतून?
आधी का शाडीतुन?
चहा, पाणी झालं काय?
हा झालं चहापणी, तुझ?
हम्म.
तुझं झालं का? तुझ झालं का चहा, पणी?
हो, झालं.
हा, हाव काय, आमचंही झालं सध्याच झालं.
हम्.
आव, सध्याच झालं नाहीत. चहा पाणी, न कॉल करून राहिली म्हेटलं उद्यापर्यंत कंप्लीट करायचेय म्हणत्यात हे कॉल. माटलं कॉल करून घेऊया.
म्हणून मग कॉलवर आहे, हा कॉलवर आहे सध्या. उद्यापर्यंत
आजचे रे ना, हा अठ्ठावीसचा कॉल आहे ना? हा अठ्ठावीसावा कॉल आहे ना?
हाव. काय
आजीचा अठ्ठावीसावा कॉल आहे ना,
हाव हाव
आता दोनच कॉल राहिले ना,
हाव दोनस राहिले.
तेच त म्हणून राहिली मग, आई सांगत जाये दोनच कॉल राहिले. अ्ठ्ठावीस झ जसं तू सत्तावीस झाले म्हणत. हा तुझा अठ्ठावीसावा आहे.
हाव
उचल जो मग मी अजून करीन आ.
हाव
हा, उचल जो मग
तुमचे किती झाले?
मये पंधराच झाले बाई.
पंधरा झाले ना मग
मग तुमचे अठ्ठावीस झाले ना, अठ्ठावीस.
सठ्ठावीसाचा होता माप बाबाच्या मोबाईलातं दहाच झाले.
हो, मग तू मले कर, मी तुले करतो.
हाऊ न, त बाबा मोबाईल अ घरी नाहीये न,
मग बाबा आले की करजो मला. मी तुला करीन.
हाव हाव.
हा अति केला चालते.
हाव करीन ना,
मी अजून करीन. आजीच्या याच्यावर उचलजो मग आ
हो.
शाळेतून आली काय?
अद्विक काय करत आहे?
अद्विक काय जेवण करत आहे आता. आताच झोपीतून उठला. हम्म,
धुन्याचा तुला से के नर्सरी मध्ये नाही टाकलं काय?
टाकलं ना, नर्सरीमधी हिवर खेडलास ते तो आताच हा, जातोस ते आता दोन दिवसच झालेत. चाला.
हम्म,
आताच गेला सोमवारपासून याच्या आधी गेला नाही. याच्या आधी आवाज नाही येऊन राहिला का आता हॅलो,
येऊ राहिला न,
हा तेच म्हणून राहिली.
त्याचा त्यासंग राहेन तो आदिल ना
मी तर सगळेत वर होती बाई तरी आवाज नाही येत जाये. कोन काय माहिती आता हे कॉल सुरू आहेत की नाही नेटवर्क प्रॉब्लेम होते ना
हाव.
ते तसे नव्हतेतच.
आता मी मला थोडा- थोडाचा आवाज येऊ रायला बस.
हाव काय? हाव ना.
ये ना पाच- पाच मिनटाचा द्या दहा मिनटाच
लय वेळ लाग ति बी दहा मिनटं व्हायले.
हाय किनी. पाच मिनिटच द्या लागत होत.
हो दहा मिनिटं म्हटले तसं तीस झायलेले किती मिनिटं हुंन राहिले ते बापा बाप
आता काय माहित द पुढे अजूक फोन भेटतीन काय त.
हाव काय, का वून?
हा अजूक फोन भि होऊ शकतात टास्क मध्ये. असा हाय आठ मिनिट झाला आता
हा झाला की करू का मंग मी अजून?
मग थोड्या
हॅलो.
हे अ यची वर्ड चे आईत आय तेचे.
मंग त्या ताईच टाक्स काही आलंच नाही ना तेच्यात.
मग तुम्ही लावू शकता अन तेले ते तेले
अ बई त्या तईचा एकच मोबाईल आय, त्या दादाचा आणि तईचा त्या उचल उच समज ते दादा काही घरी नसतात तू केलता तू उचलला का नै न.
अजूक ते आखरे पर आहेत ते राधाजी.
तेले केलते ना.
होव काय?
हं तई चे झाले. झाले हो बई तईचे.
अजू कोणा कोणाल केलती?
अब तुले केले दोन कॉल, या राधा आईले केले पाच कॉल झाले सात काॅल, अन लगे दानापूरच्या दोन बाईशी आलते आणि ह्या एक तिखट ताई आहेत ना ज्ञानेश्वर तिखट च्या घरच्या तेने केलते दोन कॉल.
हम्.
आण आणखीन एक सौंदड्याच्या तई आहेत इंगडे म्हणून त त्यांची झाले दोन कॉल.
हम्म झाले सतरा, अठरा.
झायले आता दहा मिनिट.
बरं ठीक आहे ठीक. मी करू की काय तुला?
मंग थोड्या वेळान करजन. मी होनच लावीन.